हॅलो, हा बोला की
हा ताई.
हॅलो.
हा बोला कि ताई.
हा तेच काल पण म्हटलं करायचा.
आहो काल तुम्ही केले ला काय फोन मला?
मी केलेलं होतो मी गटात होतो म्हणून.
हा कट केले मी त्यावेळी फोन, कस झालं गटातील आता केवायसी वगैरे चालू आहे. मग ते गेल्यानंतर ते कसं मेंबर सगळ्या समोर असतात ना, मग बोलायचं सगळं अवघड होतंय ओ.
होय.
हा, मग ब्लाऊज वगैरे तुमचं तुम्ही शिवताय व्हय?
होय, तेच हा आहो ते ही करायल तो, फुल करायल तो, एकदा चुकलं की चुकलं. होय सगळं येतय, काय नाही येत नाही.
म तथंबला हे बाहेरचे घेत नाही काय?
बाहेरची नाही माझीच आहे. आता लग्न होऊन झालं दोन वर्ष. मम्मीकडे होती मशीन, तिकंडन इकडं आणली, आता एक चार -पाच महिने झालं. मग ते कवातर कवा तर असं काढतो ह शिवून.
बरंय की मग.
होय, आता सलगच काढा लागलोय शिऊन, होय- जरा जरा काढा लागलोय. सर्व केलंय, होय खरं कस आहे म ते अजून म्हणजे काय, मुलाचं पण काय नाही. त्याच्यामुळे नको म्हणत होते. घरातले एखादा काहीतरी होऊ द्या मग बघूया म्हणत होते. माझं मिसकॅरेज झालेलं ना पहिला.
हा हा हा,, ते कशामुळे हो?
दिर एक्सपायर झालेले. ते सगळं बघितलं मग फास लावून घेतलेलं.
हा, हा, मग ते घाबरून झाल असेल.
होय घाबरून, चौथा महिने चालू होता.
काय करायचं, बाळ तयार होतंय कि हो त्यावेळी.
होय लेवत असस खयगत नसत
होयच की, एक वेळ डिललेव्हरी झालेली बरं, खरं ते नको वाटते.
आणि आता तर ते एखादं झाल्यान काही वाटत तर नाही. झालंय म्हणल्या जर अंगाच खुळखुळा झालेला काय वाटत नाही. हे आता एक हि टीप पण नाही हाताला थोडा आणि काय सगय
वेळच म्हणायची आपली खराब.
होय, आ ते इंजेक्शन तेन दिलेली. ते डिलिव्हरीतच क असं हाल होते, त्याच्यामुळे ते इंजेक्शन घेऊन कंबरते दुखत्या, लयनाय ताई परवा एक दिवस काढलेल मध्ये, निम्म शून का हॅलो, आणि आज निम ते पण, त्याला पण सतरा विघ्न मणे. कोणतरी -कोणतरी आलं की सारखं उठाय लागते.
नाही आणि ते पण कसं होतं, मशीनवर पण एकसारखं बसून चालत नाही. ते कंबर वगैरे दुखत जास्त. डिलेवरी झाले सारखंच की होते पण.
होय तेच की, म्हणून नाही बग मी लय म्हणजे लय असं लोड घेत नाही.
हा.
ते केक चालेल एका नस. फरवडल खरं हे.
ते कसं उठता- बसता चालतय, हे कंटिन्यू बसायला पाहिजे नी.
होय, त्या दिवशीचा कॉल तो हे झाला काय वो.
पाच श्याण्णवला कटच झालं ते म्हणजे एक चार सेकंड कमी पडलेलं आपोआपच कट झालं ते.
होय
मग ते आता काय करतात काय माहित? काय माहिती तुमच्याकडनं पण मी पण कट केला नाही तुम्ही पण केला नाही बोलता बोलताच तो कट झाला.
होय मध्येच आवाजच बंद झाला इकडनं पण नाही आणि तिकडनं पण नाही
होय होय ते नव्हे दिरांना काय झालेलं तुमच्या म लग्न
नाही त्यांची पोटतच दुखत होतं कोल्हापूरला डी वाय पाटीलला नेऊन आणलेलं तिथं एक पंधरा दिवस ऍडमिट होतंत मध्ये सासूबाई गेलेल्या वारीला त्या तिकडं नंतर यांच्या पोटात दुखालतं मग हेनी पाच वाजता नेऊन आणलेलं आमच्या मिस्टरांनी दवाखान्यात.
हा हा
नेऊन आणलेलं पण त्यांना सहन झालं नाही हेनासनी म्हटलं तू दूध घालून ये जा मला म्हणल वाहिनी मी रानात निघालोय. बायका होत्या भांगलायला म्हणलं आता दररोज जातात म्हणून गेलं असतील. तर आता, सात पंचवीस तारखेला वर्ष हुतंय.
हा म्हणजे अजून एक वर्ष पण झालं नाही.
नाही. सहा तारखेला तारखेनुसार झालय, खरं तिथीनुसार हुतय ते पंचवीस तारखेला.
हा, हा काय करायचं बघा, लग्न नाही काय नाही म ते कशामुळ दुखत होतं ते पोटात.
तेनच आतडी नाजूक होतीत वो एकदम. नाहीतर काय मेल तेच गेलं.
होईच की, काय नाही बघा. म्हणतोय आपण वरन चांगलं, आपण पण वरन चांगलं दिसतोय पण आत काय -काय चालूय काय कळत नाही बघा आपल्याला पण वाट होय, आता वाटतंय वरण आपण किती चांगलं धड-धाकट आहे पण आत काय कधी, कुणाच काय निघल. सगळं औषधावर चालू झाले आता औष जेवण -खाणं सगळं औषध हाय. त्यामुळे जास्त आजार पण, लहान मुलांनां तर किती त्रास होतोय बघा त्याचा.
होय आणि आधी कसं ते खाण सगळं म्हणजे कार जुंधळा म्हणजे किती महत्त्वाचा होता. आणि आता सगळं जुंधळ येत्याल, ती पण सगळं औषधवरलंच हाईत. भाज्या तर किती औषधं मरात्यात आणि काय.
भाज्या सगळ्या औषधावरच्या, अशा हेच्या काय नाहीत बघा बिन औषधी म्हण म्हटल तर काही नाही आणि आम्ही करावं म्हटलं तर आमच्याकडे रान नाहीत. असं हाय, तेवढंच मग आम्ही दारातच करतोय, वांग्याची रोप लावा ते तरु किंवा मिर चीच लावा म्हणजे ते निधान तेवढं तर आमच्यात पोटात जाऊदे जे औषधच नाही अस, खर कुठलं ओ आपण म्हण तोय सगळं सर्रास औषधावर आहे.
मग काय तर आता आमच्या इथे एक जण वांगी करतोय बघा तेच तो तीन दिवस ला वांगित तिसऱ्या दिवशी वांग एवढं मोठं होतंय एवढी सकाळी रात्रीच आठला तर आठला औषध मरतोय तो नसत सगळ औषधच. आणि चव तर अजिबात लागत नाही.
होय च की. आणि मार्केटमध्ये गेल्यावर आपल्याला काय माहित नसते टेस्ट आहे का काय दिसायला उठाव दार दिसल की आपण उचलतोय घेतोयच ते.
होय.
आणि आधी सारखी चवच न्हाय तर आधी वांगी कशी चव लागायची गवारी तर काय बघायलाच नको आता गवारी खाऊ च वाटत नाही अस
हो आता सकाळी आमच्यात भाजीला ढबू मिरच केलेली. आणि बटाट्याच अजिबात कुणी सुद्धा त्याला हात कारण हाय तस पडलय ते आणि डाळी करा डाळी लगेच खातात.
आमच्यात उलटय बघा आमच्यात डाळी बघत नाहीत.
हम्म आमच्याहिकडं माळव असल्यामुळ जरा रानात माळव असतय नी
हा हा.
त्याच्यामध्ये ना डाळी लय खाव वाटतात.
नाही आमच्या ई इथ कस आमच्यात सकाळी सकाळी साडे सहा सातच्या दरम्यान म्हणजे भाजीवाला येतोय. फक्त भाज्या. बाकीचं माळवं वगैरे काही नाही फक्त मेथीची भाजी, पोकळा, पालक. हे फक्त घेऊन येतोय मग मुलींना डब्याला कस मी सकाळ सकाळी ते घेतोय नी. ताज ताज मग ते फ्रीज मध्ये मी कुठलं माळव ठेवत नाही नी ते. कुठलं खराब होतंय ओ उगाच ठेवायचं पा त्याच ते अंश संपलेलंच असते सगळे. एकतर आणायचं औषध मारलेलं सगळ ते परत फ्रीज मधे ठेवा पर परत खराब होतय मग मी सकाळ सकाळीच ते भाजीपाला घेतोय आणि भाजीे तेन त्याच्याकडन.
होय.
मग त्यामुळे आमच्यात डाळ केले की तोंड वाकडं तिकडं होतय न्यायला बघत नाही अजिबात.
ह तुम्हाला मुलं किती आहेत?
मला दोन मुली आहेत.
हम् हम.
दोन मुली आहेत मग सकाळी डब्बा मिस्टरांचा त्या दोघींचा. चालू असतय मग ते भाजी घ्यायचं. पहिलीला एकटी आहे आणि एकटी सहावीला हाय.
हम हम्म.
हम् बरोबर अठराव्या वर्षी लग्न झा अठराव वर्ष संपलं आणि माझं लग्न झालं ओ.
होज
त्यामुळ मुलं पण लगेच लगेच झाली.
हम्म होय का सोडा माझं तर लव्ह मॅरेज माझ तर अठरा पूर्ण व्हायच्या आधीचा आम्ही पंधरा दिवस पळून गेलेलो.
आणि ते हे केलं नाहीत काय मग पूर्ण नाहीत काय नाहीत म्हणून.
कुठलं आम्ही पंधरा दिवस पूर्ण झाल्यानंतर मग लग्न केलं नाहीतर पंधरा दिवस बाहेर होतो बा. लय आम्ही हे केलोय, लय हाल झालंय. तरी नवरा आमचा लई काळजी घेतोय माझा. माझे माझ्यासाठी आलोय माझ्यासाठी आल्या म्हणतोय.
मग काष्ट तुमची एकच हाय.
होय एकच पाहुण्यांच्यातलच हाय चुलतीच्या भावाचा मुलगा.
चुलतीच्या भावा च मुलगा म्हणजे पाहुण्यातच गेलाय होय हा हा.
तरी सुद्धा मम्मी पप्पा आमची नाही म्हणालतीत तीन वर्ष चालू होतं आमचं.
आहो ते कसं आईवडिलांचं कस पुढं आपल्याला आत्ता वाटतय कनाय की त्यांच्या पसंतीन करून घेतल असत तर आज अस तस असत मग ते कसं. मग ते आई बाबांना कस पुढची काळजी असते ना आणि त्यांनी आपल्यापेक्षा जास्त आयुष्य बघितलेलं हाईत त्यामुळे त्यांना पुढं कसय माहितय.
ते का हा बापण केला असं त्यांच्या हे न तर लई बर झाल असत एक एकदा एवढा विचार येतोय मनात.
होय मग ते कस कुठलंच म्हणजे माझं पण लव्ह मॅरेजच आहे पण आमच्या मम्मी पप्पांचं म्हणजे हेच्या संमतीनेच झालंय. पण ते कस त्यांच्यापसंतीनं केलेलं ते वेगळंच कारण त्यांनी सगळं बघून चौकशी करून वगैरे करून घेतात आपण काय फक्त बोलून करून. नंतर काय बोलता येत नाही मग त्यांना पण बोलता येत नाही नाही काय तुम्ही केलाय तुम्ही बघा. ते काय सपोर्ट मुलगी आहे म्हटल करणार पण बाकीचं सगळं अवघड आहे.
हो आमचे मम्मी पप्पा तर म्हणजे. एकच नवरा म्हणून तर ज काय असं चांगलं असेल सगळी घरातले अशी चांगली लागतात नाही हे मे नसते आहे बाबाच.
होयच की आता बघा की आपल्याला काय क इिकडं किती जरी बोललं काय बोललं तिकड आई बाबांना तर सांगू वाटतच नाही. तिकस सांगायचं आता आमच्या पसंतीने आम्ही करून घेतलंय असं आहे ते.
नाही ब मी तर अक्षरशलले तुले सर जतन दिवस काढले के
मग ते आता प्रत्य ते दिवस आठवताय ते आपल्याला कि मम्मी पप्पाने आपल्याला तिकड काही कमी केलं नाही. इकडं एखादी गोष्ट कमी पडली की लई वाईट वाटतय ते मग.
होच का. मग काय तर माझं तर लय तर लय मला हि हो त होत मधी मधी तरी. मी अशीच ती रडायची ह करायची परत ना एक दिवस मम्मीने फोन केला. कि काय? झाल तुला म्हणून तुझा आवाज तेल म वया लागलं. तर नाही ग काय म्हणलं तर वापस नमची मम्मी सकाळी एकदा फोन करते. पलीस घ्या म्हणूनु दुपारी नंतर ना दहा वाजता फोन करत्या काय खाल्ल्यास का नाही. एक ला केली की संध्याकाळ जेवल्यास का? म एवढी मम्मी आमची मी एकदाच रड लागलेल. तेव्हापास दररोजच्या दररोज झालं द
कॉल कट करायला लागेल मी तुम्हाला करते काय कॉल कट करून हा.